हॅलो. हा बोल ना.
काय?
घरीये बोल ना, काय म्हणता?
कॉल तू केला ना. तू सांगना काय आता?
ह
आला.
काही नाही असंच केला.
अस. काय चालूये? काय चालुये म्हाटल? काही नाही. नाही आणखी टाईमे. नऊ वाजता भेटते, दहा वाजता भेटते आम्हाली. तुमचं काय बा, तुमचं जरी स्वतःच्या स्वतःच राहते.
अच्छा असंय का?
ह. डिनर मध्ये काये मग स्पेशल?
काही नाहीये. पाहा लागन.
म्हणजे जस काय तूच बनवणारे. असे सांगत आहे.
हो ते देवा च्या ठिकाणी. ते आपल्या काय कोणताय खाटूशाम बाबा. हम्म. हाय इतक पण नाही चागल. ते तुटकतुटकचे. त्यात भी काही समजत नाही. कस जायच काय जायच. रिझर्वेशन होत नाही काय नाही. गाडीवालेलेय सांगता येत.
ह ह. बाकी?
बाकीत काही नाही. बाकी सगळ माजेत.
हो
ते झालंय. ह आता काय म्हणतीत म? हॅलो.
अ
अरे आबा काय म्हणती म्हटलं.
काही नाही. हायत चांगले.
अस गोळ्या वगैरे चालूयेत रेगुलर? आंटीडोस वगैरे?
हा.
तु कुठय मग? हॉस्पिटलमध्ये की घरीचयत?
घरीचेत.
ह ते अभ्यास काय म्हणते मग? काश मनता
हॅलो!
हॅलो!
बोलाला दहा मिनीटांनी.
ते काहीतरी
ते सांगितलं ना मगाय सं स.
ते काय असं भाऊ म्हणेल तेव्हा यायचा. भाऊ बोलला नखरे करत.
त्वा सारखंच तर तु एका अंन जशी तू तसा ते लहान्यान तिथे मंग बराबर आहे जशी तु तसा ते. मग अभ्यास अभ्यास कधी पासून करणार आहे. पुढच्या महिन्यात. खरं का का असंच चालत बोलत.
नायरे.
रियालिटीचा का. का असाच अं एक दोन तीन अभ्यास करायचा कराय. नाही नाही करायचा नाही, करायचा नाही, डबल करायचा, करायचा.
नाय असं नाय.
मंग तसच.
अभी मैने बहोत एन्जॉय किया.
हूं!
अरे क्या मायतीय का. नाही बाई आता आ
अच्छा अजून.
एक चशून शांत नाही नव्ह, हा हॅलो बोल. हॅलो!
हॅलो ह बोल.
अ तूल नाही म्हटलं ते दीदी ला म्हटलं इकडे साईड ला ये ते होतय अरे नवीन पिक्चर आलाय ना, दृश्यमं तरी माहित नाही का. म्या केला डाउनलोड आज पाहीना राव म्या डाउनलोड केला मस्त. घरी जाऊन पाहायचा आता मस्त थेटरवर.
हा!
तूये क्लासेस झाले का?
हो क्लासेस झालेत ना रिकामाच पडून आहो घरी हूं.
हा!
अ तुमचं काय म्हणणं नेमीचच तू सांगावा. काय चालू आहे, कसं चालू आहे, रिझल्ट काय अरे हो रिझल्टला आता. अ आजची तारीख किती आहे? उद्या रेयांन सरकी येणार मंग अठरा तारीख. मी तल ताय हे देवा चांगला रिझल्ट लागू देई. कैसा होगया अच्छा होगया बर काय, काय काय सांगाव हॉर्टिकल्चर भेटलं तर भेटल
हो
अच्छा!